हॅलो?
हॅलो?
हॅलो?
अ आवाज येतोय ताई क्लिअर माझा?
हो येतोय.
अ हो तुमचा पण येतोय, म्हणजे कसं आवाज क्लिअर येत असेल, तर मग प्रॉब्लेम ये.
येतोय का आवाज माझा?
ह हो येत आता.
ठीक ये, नमस्कार ताई. कशा आहात, काय चालल?
मी मजेत आहात, तुम्ही कशा आहात?
मस्त, आवरली घरातली कामे?
हो आवरली, तुमची?
आमची पण.
हॅल
अ आपण कुटुंब या टॉपिक, आवाज नही येते का?
इथेना ट्रेनचा थोडा प्रॉब्लेम, हो हं बोला.
अ कॉल रेंजचा प्रॉब्ले, रेंज असेल तिथे जाण म ताई, कारण कॉल मग उपयोग नही होणार, कॉलचा तुमचा.
हो मी आली रेंज मध्ये, बोला. हॅलो?
येतोय का आवाज?
हॅल, हो आता येतोय, हॅलो ताई?
हो हो मला पण येतोय तुमचा आवाज क्लिअर, आपण न कुटुंब या विषयावर ती बोलूया, तुम्हाला म्हणजे तुम्हाला कसं कुटुंब आवडतं, मोठं की अस छोटं?
ह मला मोठं कुटुंब आवडतं, माझी जॉईंट फॅमिली वगैरे असतं, ती पण खूप आवडतं. अ, तुम्हाला कस आवडतं?
नाही मला पण जॉईंट फॅमिलीच आवड, जॉईंट फॅमिलीच कसं असतं, सगळे एकत्र असता, कामे पण अस वाटून जात सर्वांचे अस आणि कोणी टेन्शन मधे पण असेल तर असं कस जॉईंट फॅमिलीमध्ये असलं म्हनजे थोडा वेळ संध्याकाळी जरी, दिवसभर कोणी टेन्शन मध्ये असेल, पण संध्याक त्यावेळी सगळी एकत्र आल्यावरती, जॉईंट फॅमिलीमध्ये एक कोण काय बोलतो, कोण मग वीस निघून जात टेन्शन माझं.
हो आणि सगळ्यांना पण, आप माहिती मिळते ना. आपण काय चाललंय सध्या, आता आपण कुठे फिरतोय, कोण काय करतं. प्रत्येकाला प प्रत्येक व्यक्तीला अशी बाहेरची माहिती मिळत चालते ना. आणि जनरली हे पण अ समजत ना आपल्याला, का इथे काय झालंय. म असं बाहेर सध्या काय आहे फ्युचर मध्ये
हो, म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यावर कसं, कम्युनिकेशन पण तेवढंच असतं. प्रत्ये काचे विचार वेगळे मग, ते त्यामुळे घरातील मुलांच्या वर त्याचे इफेक्ट पडतो. मुल पण तसच बनत चालतात. की त्यांना पण ते म्हणजे अस वि चारसरणी वाढते आणि जेव्हा एखादं छोटस कुटुंब असले की ते कसं हो त. तेवढेच घरचे मेंबर असतात तीन ते चार हो, दोघेच असतात. त्यात कोणी जॉबवरती जाणार अस त. आणि मुलं पण शाळेत मग त्यांचं एवढं कम्युनिकेशन नाही होत. मग ते मुलांना आणि घरी आल्यावर ती. मग ते मुल असं मोबाईल बघणं वगैरे, मग आजी-बाबा किंवा असे काका-का कू कोणी नाही. मग बोलणं नाही. मग त्यांचं अस एकट एकट राहायची सवय होऊन जाते. त्या मुलांना
आणि ते जास्त असं, पोरांमध्ये पण बाहेर मिक्स होत नाही. काही खेळण्यात पण नाही. त्यांच त्यांच एक ट एकटेपणच असत त्यांच्यामध्ये जास्त बा मुला मुलांमध्ये
हो. आता आपण पाहतो म्हणजे पहिले कसं जॉ जसं मोठं कुटुंब असाय चा. आणि घरात पण कसं जास्त मेंबर असायचे. पहिले कस आता कसं झालंय एक मुलगा, एक मुलगी किंवा मग काहींना फक्त एकच मुलगा आहे. तस, पहिले असं दोन ते तीन मुले तर हमखास असायचे. तीन तरी फिक्स असायचे दोन मुलं एक मुलगी किंवा मग दोन मुलं, दोन मुली तर ती मोठी फॅमिली व्हायची. आणि मग असं मामाची कडे कुठे गेलं दिवाळीला क मग ते सगळे एकत्र आल्यावर छान वाटायचं.
हो. आन आणि त्यांना एकमेकांना आपण असं खूप आनंद पण होऊन जायच ना. त्या अ त्या वेळेसची फॅमिलीमध्ये आणि आताच्या फॅमेलीमध्ये खूप बदल होत चाललेला आहे.
हो, आता पण आपण अस लग्नाला हेला कशा एल एकत्र आल्यावरती आपल्या काकांच्या मुली वगैरे येतात. सगळे येतो आपण मग अस छान वाटतं ना.
हम्म. कस आहे आताच्या आताच्या सध्या याच्या फ्युचरमध्ये नाहीच राहिलेलं. तसं ना.
हो. फ्युचरमध्ये तर नाहीच कारण की म्हणजे आप आप पल आपले स्वतःचच म्हटलं तरी चालेल. एक मुलगा, एक मुलगी हाच विषय सगळीकडे. त्यामुळे मग जास्त रिलेटिव्ह नाही राहिले. किंवा मग असं बाहेर पडणं, वैग
पूर्वी क स पूर्वी कस सगळे मावशी, काका, मामा वगैरे आत्या ते सगळं बहीण, भाऊ सगळे असं एकत्र असायचे आणि सगळे एक मेकांशी व्यवस्थित खेळणं वगैरे गप्पा गोष्टी ब गेम खेळणे अस भरपूर चालू असायचे. त्यावेेळेस आता तस मुलां आणि त्यावे आत्ताच्या सध्या मुलांमध्ये मजा पण तितकी राहिली नाही, आता नस तर टीव्ही बघ या, मोबाईल बघता आणि इकडे असं दिसत शांत बसलेले असत या मुलं. जास्त खेळ खेळत पण नाही. ते त्या आपल्या वेळेस तर खेळणं त्यावेळेस खूप खेळण खेळायचो आपण आत्ताची मुलं खेळू शकत नाही नाही जास्त.
हो कारण की आत्ताचे मुलं जे काही ख जे खेळतात ना म्हणजे पहिले कस आप आपण बघायच बघा मुलं कस उन्हाळची सुट्टी असेल तरी उन्हाच किंवाही असं मुलांना क्रिकेट खेळायचं असायच इटकी डू खेळायचा असाल तसं आत्ता मुलांना ते खेळत पण ते मोबाईल मध्येच खेळता. असं बाहेरच ग्राउंडचं खेळणं त्यांना माहितच नाही.
आपण कसं त्यावेेळेस हे आप बा छोटे छोटे असेल लपाछपी वगैरे पकडापकडी हे खेळ खेळायचं आताच मुलं खेळतच नाही ना तस घरातच बसलेले असत‌.
कारण की आता म्हणजे खेळायला मेंबरच नाहीये त्यांना तर त्यांची पण चूक नाहीये ना म्हणजे ल वेळेस कसं होतं मेंबर नाही काही तर आपण ती घरातली घरात त खेळायच बघा हां. ते चिंचुक्यांचं नाही का? अंपल चंपल कि तेवढे मेंबर आपण घरातलेच असायचोच ना. म्हणजे दोन तीन मुलं तरी हमखच घरातलीच असायचे तस आ ते खेळायला. पण मुलांना जोडीस कुणी नाही.
हम्म, आणि त्याच्यामध्ये परत आता असं म्हणजे पहिले कसं सिटी पहिले जास्त हे नव्हतं. सिटीमध्ये कसं पोरणना हे अभ्यास वगैरे जास्त नव्हता. थोडासा अभ्यास असायचा तेवढं ते अभ्यास करायची पण आणि खेळणं पण खेळायची. सगळे भरपूर.
हां. तस मुलांचा अभ्यास पण खूप वाढलाय.
आणि ते पहि आणि त्यावेेळेस आपल्याला कसं एक दोनच व व- हे होतं. पुस्तक वगैरे आताच्या मुलांना एका बी -सबजेक्ट किती चार चार पाच पाच हे असं. हो बुक्स वगैरे.
हो आत्ताच्या खूप लहान मुलांना असं अभ्यासाचं खूप बर्डन दिलेलं आहे.
हो मग,
आपण असं म्हणायला गेलं तर पाचवीपर्यंत अभ्यास असले काय असतो हे ही. की कोणी टेन्शनच घेत न्हवतो आपण. केला दिलेला अभ्यास केला बाकी खेळ‌.
ह आणि आताची मुलं तसं नाही झालाच पाहिजे तो कमप्लीट, दिवसभर पण त्याच्यात घालव तर आधी सगळं हे करताय ना छोटे छोटे मुलं. खेळणं खेळतच नाही असं बाहेर गप्पा गोष्टी वगैरे आपण कस आज आपल्याला पूर्वी आजी आजोबा गोष्टी वगैरे सांगायच्या चांदूमामाचे असं बाहेर बसलेलं असल का! खेळण खेळ खेळ खेळायचे असं आम्ही खेळायचो. तुम्ही असं खेळा वगैरे शिकवायचे आपल्याला त्यावेेळेस. आताचे तसं राहिलेलेच नाही, आत्ताचे पण आजी आजोबा मोबाईलच बघत असता सारखे‌.
हो!
हम्म!
आत्ताचे आजी आजोबा पण मोबाईल बघता आणि तस पहि पूर्वीसारख तर असं मोठे कुटुं कुटुंब पण नाही राहिले ना, म्हणजे त्या मोठ्या कुटुंबाच्या तो पण लय फायदा होता की मुलांवर पण पुढे अस पुढच्या पिढीला पण ते संस्कार दिले जात होते.
हम्म आणि त्या त्याच्यामध्ये अस आध्यात्मिक पण होत आणि हे पण होत आणि हे पण होत ना संस्कार दिलेले. छान अस बाल बालप बाल- बालसंस्कार केंद्र वगैरे पण असायचे. आता तस मुल मुल हल्ली तस करतच नाहीत ना.
हो तेच होतय.
हम्म
नी एकत्र कुटुंबाचा तो फायदा असतो की म्हणजे अस आता कस झालय. जे जे आता जॉबला जाताय समजा तुम्ही म्हणज दोघ पण जॉबला जात ताय तर त्यांना डायरेक्टली आपल्या लहान मुलांना याच्यात ठेवाव लागत. अ काय बोलता? अ म्हणजे छोट्या मुलांसाठीच असत बघा ते म्हणल्या
जेल बंद केल्यासारख वाटत मुलांना आत
हो आणि पहिले म्हणजे घरात जर सगळेच मेंबर असेल जास्त मोठी फॅमिली असेल तर कोणी कुठे गेले तरी अस घरातला दुसर लगेच लक्ष ठेवत होत. सांगत होतो नको हे चुकतय आणि एका घरात जर जास्त मेंबर असेल ते सांगताना. हे चुकतय अस नको करू. रागवणारे असता, बोलणारे असता, समजून सांगणारे असता. त्यामुळे मग तो पण बदल पडत चालतो.
आणि एकत्र कुटुंबामध्ये कस असत, कोणी कोणाच्या मुलांना रागवले तर तस राग पण येत नव्हता तस आत्ताच्या मुलांना भरपूर राग येतो. ह
हो मुलांच ते ही राहिलच नाहीये ना पहिली म्हणजे अस काका असेल कुणी असेल चुक चुकल तरी, काका सुद्धा मारायचे की हे तू अस का बर केल. पण आत्ता मुलांना आईवडिलांनीच रागवलेल चालत नाही. हा खूप मोठा बदल झालाय.
हा
तेच होतय. बाकी अ म्हणजे तुम्ही अस गावाकडल्या आहात की, अस सिटीमध्ये राहणारे आहात.
आम्ही -आम्ही इकडे सिटी- सिटी एरियाच येतो थोडा.
अच्छा. हो. कारण की गावाकडे पण अजून थोडेसे असं दिसतात जॉईंट फॅमिली आहेत.
हो -हो माझ्या माहेरी आहेत ना जॉईट फॅमिली.
हो, छान वाटत असेल तुम्हाला पण तिकडे गेल्यावरती. जॉईंट फॅमिली म्हंटल की,
हो, भरपूर माझ्या पण भरपूर आत्या वगैरे काका- काकू सगळे बहीण, भाऊ आम्ही सगळे एकत्र असतो खेळण्याला. गप्पा गोष्टी करण्यासाठी मुल पण आमची एकत्र खेळतात.
ह् छान वाटत मग ते, लक्षात पण राहते ते, आपण अस केल मुल पण सांगता, मामा च्या इथ गेल्यावर ते केल, हि मावशी आलती ते अस झालं तस झाल ते छान वाटत मग
आपल्या त्यांना पण अस समजत का, आपण इतकी मजा केली आपण आपल्या इथे घ गावी. काही केली नाही. आपले मामाच्या घरी भरपूर मजा केली आपण.
हो तेच होत ना मग एकत त्र फॅमिलीच म्हणजे मोठ्या कुटुंबाचा तोच एक फायदा असतो की सगळे एकत्र येता एन्जॉय करता टेन्शन विसर ता आणि ला म्हणजे आयुष्याला चार्जिंग करत असं म्हण म्हटलं तरी चालेल एक
हो एक आपल्या म्हणजे त्यांना एक जुन्या आठवणीची जाणीव होऊन जाते का आप खरंच आपल्या आईवडिलांचा काळ किती छान होता आताचा कसा आहे असं ह गोष्टींमध्ये त्यांना समजत चालतं ना
हो, हो ठीक आहे चला ताई झालाय आपला वेळ तुमच्याशी बोलून छान वाटलं धन्यवाद
थँक्यू ताई